हॅलो हा हो हो येतोय आधी नाही आला आता आला.
हा म ते म्हटलं आता लहान मुलांची शाळा वगैरे सुरू झाली. हा त्याचबद्दल बोलू म्हटलं. हो चालेल हा. ते त्यांना शाळेत जाताना बघून आपले शाळेचे दिवस आठवण येतात.
ह ह
आपणही असंच जायचो तेव्हा असं वाटायचं की केव्हा मोठे होऊ केव्हा मोठे होऊ आणि आता परत लहान व्हाव असं वाटतं.
हो ना त्यांची मजा पाहून मजा ती तर मजा वेगळीच होती शाळेत जायची वेळा लहानपणीच्या तेव्हा कंटाळा यायचा हा पण मग आता वाटत की आपण पण तस जायला पाहिजे खे खेळायला पाहिजे या जबाबदाऱ्या आता नकोशा वाटतात माझा डबल आवाज येतोय वाटते मग
नाही नाही मला बरोबर येतय तुम्हाला येत असेल हा तर त्यांची पोरराची अशी लगबग सुरु झालेलीआहे नवे दप्तर घ्यायचे वया घ्यायच्या वह्या घ्यायच्या पुस्तक घ्यायची तर बघून असं वाटत की अरे आपण आता तरी लहान पाहिजे होत तेव्हा आपल्या वेळेस एवढ्या सोयी सुविधा नव्हत्या तरी बऱ्यापैकी ह आणि आच्या मुला अस सगळंच एकदम एकदम सोप्या पद्धतीने भेटून जात हा हो ना हो ना आपल्या वेळेस आपल्या वेळेस तर आपल्या आई वडील जस घेऊन देतील तस आणि ते वर्ष भरपूर व्हायचं त्याच्यात आपले नखऱ्या अजिबात चालायचे नाही
नाही आणि तेव्हा एवढं नव्हतं पण मॅडम कि असच पाहिजे तसच पाहिजे ूर पाहिजे हेच पाहिजे आपण शाळेत प्राथमिक शाळेत चप्पल वर सुद्धा जायचं नंतर आता शूज वगैरे आपल्याला यायला लागले होते असं आणि काही दिवस पूर्वी तर म व युनिफॉर्म वगैरे नव्हते
हा म्हणजे हा आपल्या आई वगैरेच्या वेळेस सुविधा नव्हत्या तर तसच असायच नंतर शाळेचा गणवेश नसायचा हा
आणि आता
अस हा आमच्या वेळेस तर असं असायचं लहान होतं म्हणजे घरात होत्या सुविधा पण मग त्याचा राग नको यायला मुलांना म्हणून घर ना आ चार होतो आम्ही भाऊ बहिणी तर आम्हाला ते पेन्सिल असायचे तिचे दोन तुकडे करून द्यायचे हा म्हणजे म आणि खोड रबर त्या पण तच कराय जोर् अज ल पहि दु त पर्यंत तर हे मु क शार्पनर दि पर्ण पेन्सिल संपवून आणायची तई घरूनच पेन्सिल सिलुन द्यायची आणि तेच वापरायचं
हो आणि उरले मागच्या वर्षीच्या उरलेल्या ज्या वह्या असतात आपलं पान कट करून त्याच बाइंडिंग करून त्या वह्या सुद्धा वापरायला असायच्या हा आणि आपल्याला जुने पुस्तकही अर्ध्या किंमतीत घेऊन आपण वापरायचो आता आता तर ते जुने पुस्तक कोणी विकत पण नाही आणि मुलं घेणार पण नाही आणि अ शाळेत नेणार पण नाही
हो ना आणि परत आपण ते कवर्ह पण याच अ न्यूजपेपर हा न्यूजपेपरचे पण लावायचे ह हो हा हो ना कसं असायचं आणि आताच्या मुलांना सगळं नीट नेटक एवढं व्यवस्थित भेटत त्यांना बघून असं वाटत की काश आपण आता लहान राहिल नाही त्यांच्यासाठी हो डबा पण त्यांना वेगवेगळ्या भाज्या देतो हा, तसं. हो म अ लोणचं पोळी, लोणचं पोळी अ शेंगदाण्याची चटणी पोळी हो, हो ना. वेगवेगळ्या प्रकारचं
प्रकारचे आणि दुसरे ही मुलं आणता त्या पद्धतीने आपल्याला पण मग
हो द्याव लागत, आपल्या मुलांना असं हे नको वाटायला की आपली आई आपल्याला असा डबा देते त्याच ती आई त्याला चांगला डब बा देते, हेवा होऊन जातो. हा आपण स स्टीलचे डब्बे पण न्यायचो आता त्यांना डबे पण असे फॅन्सी पाहिजे रा
हा फॅन्सी पाहिजे आणि आपल्या पातळ पदार्थ असे आणि आता ए त्यात पण हे ना बा बाजारामध्ये जे पान पातळ पदार्थ वगैरे अशे सांडणार नाही अशे सुद्धा लॉक व हा न टपरवेअर ते चे हा. लॉकवाले येतात. त्याच्यामुळे त्यांना सगळ्या सोयी ही आपल्याला काही न्यायचं म्हटल म म्हणजे अ दप्तरात तेल सांडायचं म्हणजे तेल लागेल हे लागेल वह्या खा
हा, उलट आता ते वह्या खराब झाल्या तेल लागलं की आप प्ले जे टीचर वगैरे राहायचे त्यांचं पण बोलणं खावं लागय च ते ओरडायचे अजून.
त्याच्यामुळे मग ते अ जास्त तस पण नेता येत नव्हते, असं. अशी परिस्थिती होती ना आता तस काहीच नाहीये लॉक ॲन्ड सिल चे टिफीन असले त्यामुळे मस्तपैकी सगळे पोर व्यवस्थित सगळ्या गोष टी पातळ पदार्थ म्हणा काही म्हणा चटण्या म्हणा, लोणच म्हणा, सगळं नेऊ शकतात ते काय डबल आप आवाज येतय मला का बर काय ते.
काहीतरी, तुमच्या इकडं थोडं प्रॉब्लम असेल.
हा, कारण माझा डबल आवाज येते मलाच येते तुम्हाला नाही येत? कणा हा, मला मला येतोय, फक्त तिथं रेकॉर्डच्या वेळेला नक होयला तो हम् हा तेच म्हट हम्म.
आणि अ शाळेच्या मुलाला पण अ ह तिथल्या तिथेच ड्रेस प्रेस केलेला ही पाहिजे आस हो, आता तर गणवेश पण वारनुसार अस तो कि ह्या वारी तो घालायचा पिटीचा वेगळा. त्यांचा अजून स्पोर्ट्सचा वेगळा हा
अशेच अ तीन- तीन, च चार- चार प्रकारचे गणवेश राहतात. पूर्वी आ आपल्याला कुठे अस होत आता म एकच असायचा म ह आणि अ डायरी सात दिवस एकस मधे आम ला फक्त बुधवारी असायचा.
आम्हाला पूर्णच दिवस एकच घालायचा आणि नंतर नंतर एक पी पिटीचा आला होता म्हणजे व आठवी नववी मध्ये गेल्यानंतर असा पांढऱ्या कलरचा शर्ट लाल कलरची पॅन.
ह ह आम्हाला फक्त ना म बुधवारी असायचा सिव्हिल ड्रेस असायचा कि की म्हणजे अ दिवस सात दिवसात तो ड्रेस घाणवतो ना खूप. म्हणून म त्या दिवशी सिव्हिल असायचा त आणि मग नंतर चार दिवस परत आपला तीन दिवस हा इकडे दोन दिवस आणि नंतर हा परत तीन दिवस इकडे असा ड्रे असाय ड्रेस असायचे, अन् अशी पद्धत होती. आता तर सगळंच बदललेलं आहे
असला की चॉकलेटचा पुडा घेऊन जायच ते पूर्ण शाळेत वाटायचं
तेच ना
हम्म
आता तर चॉकलेट तर वाटतातच पण वस्तू सुद्धा वाटतात आता पेन्सिल रबर आता जो तो का ज्याच्या त्याच्या पद्धतीने म्हणजे कोण कध किती श्रीमंत आहे काय तशा
त्या त्याच्या आपतीनुसार देतातो ला दि ह ह ठवा स्पर्धा होते फक्त चॉकलेट वगैरेाय क आनंद होत हो ना एक चॉकलेट जरी वाटली तरी ते खूप मोठ वाटायचं आणि ज मैत्रीण असेल त्याला सोबत घेऊन पूर्ण शाळेवर चॉकलेट वाटायची टीचरला द्यायची
तेच आता तेतस नाही आता आणि आता टीचरां जो दिलं तर टीचर सुद्धा हे करून ठेव जमा करून ठेवतात काय काय वस्तू काही वाटतात आणि काही ठेवून घेतात अशा पण गोष्टी होतात प असे म्हणजे एवढ त्याच्यामुळे आता आपल्याला वाटत मुलांना एवढ्या सुविधा आहे हे आपण याळेला शाळेत असत तर बर झालं असत
आता इंटरनेट वगैरे याच्यावरती त्यांना सगळी माहिती जाते आपल्याला आधी काही इंग्रजी शब्दाचा अर्थ कयचा नाही तर आपल्या डिक्शनरी मध्ये शब्दकोष्टी डिक्शनरी असायची त्याच्यात बघावं लागायचं म्हणजे एवढं कष्ट करावं लागायचं असं सगळं अ काहीतरी नवीन माहिती काढण्यासाठी म्हणा अस निबंधाचे पुस्तक हे ते मुलांना सगळं इंटरनेट वर भेटून जातं
आणि पूर्वी फक्त गाईड वगैरे असायचे आणि ते पण आपण घेत नव हो जास्त करून त्याचे पुस्तक शो गड अ ख एवढ वापरत नव्हत आणि दहावी बारावीला गेल्यावर अपेक्षित एखाद्या वेळेस घ्यायचो तर घ्यायचो आणि आता ट्युशनच पण फॅड वाढलं ना म हा
ंतर तेिंच आता टेशन सगळीकडे आपल्या वेळेस दहा बारा वी मा न चांगले पडायचे शिक्षण पण तसं शिक्षक पण चांगले शिकवायचे आता तर हो
तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं
हो बून हो हो चाल